हॅलो
हा, काय चहा नाष्टा केला काय?
आवाज इना झालाय तुमचा, जरा जोरात बोला.
हॅलो
हॅलो, हा आत्ता यायलाय.
झालं म्हटलं, चहा नाश्ता आता तुमचं
हम्म, च पण झालं बघा, काय करायलाय म
काय नाय आत्ता चा नाश्ता आवरून घेऊन सगळं तेन सगळं बसलोय निवांत
हा नाश्ता काय केला?
नाश्ता काय मम्मीन आमच्या शिरा केल्ती तेवढं जरा श शिरा खाल्ला.
हं हं हं
तुम्ही
मी पण खाल्लो नाश्ता, जरा बसलोय.
बर
मग आणि काय करायलाय?
काय नाई, निवांत निवांत हाय, सगळं बघायच आता, चालूय जरा
हा हा हा. माती.
काय दौराय?
जेवाय जाणार होता ना?
जेवाय आज संध्याकाळी जाणार. काल जाणार हुतो कॅन्सल झाल ते.
हम्म हम्म. आज कुठ आज कुठला वारय? म जाई चाललाय हा रवी रविवाराय हा हा. चालतय. द्यायलाय व्हय तो पार्टी?
होय.
कुठल्या हॉटेल ला?
हाय अअ. नदीच्या पुढ आयको मील म्हणून हाय तिच्या तिथं हाय, लक्ष्मी ढाबा म्हणून हाय.
धाब्याला चाललाय?
व्हय.
जेवण कस चांगलं असतय काय तिथलं?
होय धाब्याला मस्त असतय.
काय काय असतय?
काय तांबडा पांढरा रस्सा.
हम्म.
स्पेशल ताट घेतल की चिकन फ्राय, चिकन ग्रेवी.
चिकन फ्राय म्हणजे सिक्स्टी फाय सारखं येतं का?
ते फराय करत्यात कनी,
हा हा.
तसं फ्राय ते ते फ्राय ते ग्रेवीच येतय. सोलकढी, तंदूर रोटी.
हा हा.
अनलिमिटेड जेवण असतय ना तिकडं.
मग तिथं चालाय व्हय?
हम्म. तसं आमच्या इकड इथं पण हायत जवळ. ते जरा हॉटेलच आमच्या इथ कबनूर नाक्याला,
कुठलाय?
तिथं पण आहेत कि, हवेली हाय. तिथं पण एक लक्ष्मी म्हणून हाय. थ्री पॉईंट झिरो प्लेस म्हणून एक हाय. परत गाव गाववाडा म्हणून हाय.
हम्म हम्म.
हीथं पण आहेत जवळ ते जरा तिकड चांगलाय ना.
हम हम. कोणकोण चालाय?
मी, गल्लीतली पोर.
हम्म हम्. तुम्ही म्हणजे, तो पार्टी अमण पार्टी द्यायलाय काय?
व्हय व्हय त्योच द्यायलाय.
हम्.
टीटीएम एम काय नाही त्यो पार्टी द्यायलाय.
हम्म हम्म हम्म.
आस हाय. मग आणि
आणि काय नाही बघा बसलोय. तुमचं कार्य झा
जायचं.
कुठं जाताय पावसाळ्यात?
पावशाच काय? उद्या मित्राच लग्न हाय आता जायचं तिथ एक. पुढच्या रविवारी आणि पाहुण्यांचं लग्न हाय. जरा जायचं, त्यांचं प्लॅनिंग चालू हाय.
हां हा हा.
ते प्लॅनिंग करायचं लग्नाला तेन जायच उद्या मित्रा, हा.
हुं. हुं. हुं.
जायचं तिकडं, उद्या मित्राच्या भावाचं लग्न हाय.
हां.
त्यो तो एक बोलवलाय तिकडे एक जाऊन यायच.
हुं. हू चालतय की.
हूम्म तुम्ही काय जाता काय नाही कुठं?
काय आता बघायचं आमण ना, ते पुढच्या रविवारचं आमंत्रण आलं तर जायचं. बघायचं काय काय होईते.
बर.
हूमं.
हुं हू.
ह
मग आणि?
काय नाही बघा.
मग फीराय तेन जायचं घरातल्यांना घेऊन
काय म्हनला?
फिरायला तेन घेऊन जायचं म्हटलं घरातल्यांना घेऊन.
पावसाळ्यात कुठं फिरायला जा जायच?
फिरायच असतय ना. हम्
ते पावसोळ्याला अस धबधबे किंवा आसं हे च्या अ क ट्रॅकिंगला अशे
ट्रॅकिंग ला तेन घेऊन जायच आसं, घरात बसून कंटाळ येतय की नाही.
येतोय की, घरातली कुठं तेला तयार होत्यात, ते पावसात नाही म्हणत्यात. ते आपल्यानाच कसं जरा
आपण तयार करायचं म.
त्यांना एवढं फिरायला जमतच नाही घरातल्याना तर ते पावसात वगैरे त्यानी फिरणार नाही.
मग भावा बहिणींना, चुलत भाऊ तेन सगळी गोळा करायच म्हंतर नाही
व्हय बर हाय, पण तेंची पण कामं असत्यात ना? ती पण तयार होत्यात, नाही होत.
काय एक दिवस सुट्टी काढतील की कामाला.
एका दिवसाची सुट्टी असत्याना
एक दोन दिवस सुट्टी काढायला लावायच, फिरायला जायचं असल की
कुठं काय, नाही दोन दिवस सुट्टी हाय जनु.
बोलायचं ना, तुम्ही सांगायचं, फिरायला जाऊया एक दोन दिवस सुट्टी काडा. महिराजल्या कोल्हा कोल्हाप पूरला धबधबा चालू हैत, बडकी वॉटरफॉल हाय, साऊथ खडा हाय धायच तिकडं.
चालू आहे सोडा, पण माझी पण तब्येत ठीक नाही आणि घरातल्या अल्लाऊड पण करत नाहीत ना?
हा
समो र राहुदेस म्हणतोय
बर. मग आणि?
काही नायी बगा.
अं?
ह
जॉबचं काय काय झालं मग तुमचं?
जॉबच व्यतीिचं काय, अजून आलंनच नायी आल्या वर बघायचं.
जॉबचं व्हय?
आ हा.
बर, मग दुसरीकडे टाका की एंटरव्ह्यू.
व्हय, माजी तब्येत ठीक नाही ना तब्येत ठीक झाल्यावर ना मग दुसरीकडे बघायचं म्हणायलोय, जरासं जरा प्रॉब्लेमॅटिक झालाय ना त्यामुळं
तुम्ही एकाच जागी टाकायलालावं पहिला मग
होय होय एकाच जागी.
दुसरीकडं टाकचेन लान झाला असता आात्ता बग.
व्हय, माझी त्यानंतर जरा तब्येतच बिघडला ना त्यामुळं जरा, ठीक होस्तर.
कायनाई दावाखान्यात हम्
दाखवले दवाखान्याला म ठीक होस पर्यंत जरा थांबलंय. ठीक झाली ना त्ता म जरा ब म आनि तुमचं काय चाललंय?
आमचं काय, काल पोरांना फोन दिलतो. त काय पोज दिलं, कपजीत काय झालं? फोन आल्ता की नाई चत जरा.
हं हं
ते म त्याला विचारलो काय काय झाले काय काय नाही. त्यानं म्हणला काल्ल फोन घेलतो म्हनला, फोन करतो म्हण सांगितले तू म्हटला.
हं ह.
हं सहा जणांची नावं चढवली वर.
काय म्हणल्या सहा जणांची
सहा जणांची नावं दिली म्हटल् गपग्नीत.
कुनाला?
तेए पुण्याच्या कंपनीत. खअ
तुमचं च्यात नाव हाय काय?
हाय की.
सहा जणांचीच नाव घेतल्यात होय?
सहा जणांची म्हणजे आम्ही सहा जण जाणार मग दुसरी पोरं कोणती नाही म्हणत्यात. मग आमच्या आमच्या सहा जणांची दिलो आम्ही त्या ग्रूप मधली पोरांनी मी
हा हा
त्या तेवड्यांची दिली मग हासी गीली
अं हा मग बाकीची का नाही म्हणायला त
बाकीची काय आहे त्यांचं शेतीतीन वगैरे हाय एखादे शेती आहे एखादे पाच पाच ट्रॅक्टर आहेत. पाच पाच टॅक्टर घेवून आणि शेत आहे ते काय म्हणत्याल
अं
आमच्या आम्ही टाकणार इथचं म्हणत्यात गावावर झालं तर झालं नाही तर हाय आमचे हाय तेच चालवनार म्हण
असं हाय व्हय
हम्म
मग शिकून काय उपयोग होण्याच काय तर
काय म्हंटला
त शिकून काय उपयोग ते रान सांभळत सांभळत जरा ते पण करायच ना
आता काय यांना टाक म्हटलं तुमची मनावर ते काय गेले नाही.
उगा हो त्यांनी असं गावातल्या गावात म्हणजे त्यांनी रान करत, करत असं गावातल्या गावात त्यांना बर पडत त्यामुळं तशी म्हणत असते
हां जम त्यांला विचारल आणि फोन लावून नाव टाकू का म्हणून तुमचे काय त्यो नको म्हटला मग आता जबरदस्ती जर कसं करायच आठं दिवस
म्हणून सोडून गेलेली आमच्या आमची आमच्या ग्रुपमधली सहा जणांची नाव टाकलं
हम् ते सहा जणांनाच बोलवतील का?
हो सहा जणांना तिने इंटरव्ह्यू ला बोलवणार की सगळ्यांना आता आम्ही सहाजण जाणार आहे इंटरव्ह्यू देणार तिथे इंटरव्हू घेतल्याच थोड आमचे पहिल्याकडे
हा हा
तर म्हणजे दुसरी कंपनी आलीती तेव्हा जव्हा आम्ही गेलो नव्हतो कॉलेजला
हां हां हां
म्हणजे त्या कमिटींगला आम्ही परत टाकले असं केले
हूं
त्या कंपनीला बघायचं परत जाऊन टाकायचं आता फोना आला की म जाऊन यायचं मग सगळं अंदासेन घेऊन कसं काय एरियातीन चांगला हे का बघायचं जाऊन यायचं.
हो बघितल्याशिवाय पण काय करत नाही जाऊन बघून बघून यायचं
होय
हम्म
चालते बघुया कसं काय का होतेय
हम्म चालतंय, बघा मग काय काय होतंय.
बर बर चालतय.
हम्म